हॅलो काय झालं आवरल का चहा?
हो ना चहा पाणी झालं आता स्वयपाकाची तयारी. आता इतकी संध्याकाळ झाली त्या म्हग काय एक एक चालूच होत. मुलं येतात शाळेत न आणि मग नंतर चालू.
हो मग ते काय आणि आता कस आहे. आता कसं आहे मुलांना पण आता पाऊस पडला दुसरं वातावरण आलं. नवीन नवीन वेगवेगळं खायला वाटत. खायला आवडत आणि रोज नवीन काय करायचं?
आणि मग काय आणि चटपटीत. तस पाहिजे असत मुलांना भजीच तळ मग काय. फ्रेंच फ्राईज करून दे.
फा गोड फार आवडत नाही गोड. फार आवडत नाही आपण कसं पटकन रवा भाजला शिरा केला ते नाही.
हल्ली च्या मुलांना तसं नको हल्ली चटक मटक लागत अगदी.
हो मग आणि त्याच्या त्याच्यावर अगदि सागड संगी म्हणजे नुसत आपन आता आ शेंगदाणे भाज ले तरी त्याच्यावर मीठ घालणार, थोडस तिखट हे करणार. चाट मसाला घालणार ह म हुं हम. आपण कस हा आपण हा खा म्हंटल की. हो शेंगदाणे भाजून शेंगदाणे गुळ समोर दिलं. कि आपल्याला बापरे! कुठला एक मोठ मोठा पदार्थ खाल्ल्या सारखं वाटतं.
खरंच आहे ना! खरंच आहे ना! मग भाजलेले दाणे आणि गुळ मस्तच.
आज दिलेलं उद्या लगेच चालत नाही. आम्हाला उद्या वेगळं पाहिजे हा. का नाही दोन दिवसा दोन दिवस दोन दिवसा आधीच केलेलं सुद्धा चालत नाही दररोज वेगळा. पदार्थ म्हणजे आठवडाभर आपल्याला मेन्यू ठरवल्यासारखं मेन्यू कार्ड कराव लागत. हो!
खरंच आहे ना. त्या मुलगी शाळेत तिलाही असं काहीतरी रोज वेगवेगळ पाहिजे भाजी पोळी नकोय. वेगळं काहीतरी करून दे मला.
पण आपण पण त्याच्यातून पा आणि आपण पण त्याच्यातून. पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे ना पण आपल्याला पण नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात.
घर आहे खर आहे आपल्यालाही कंटाळा आहेेत तेच तेच खाऊन. मुलांच्या निमित्ताने आपल्याला मिळतं.
ह आणि आपल्याला पण एक आपल्याला पण एक एक्सपिरियन्स येतो की नाही. आज आपण ह्याच्या ऐवजी अस हा पदार्थ असा करून बघू. ह म्हणजे हात तोच पदार्थ होत नाही.
होय होय.
ह वेग वेगवेगळं वेगवेगळ्या तऱ्हेन वेगवेगळे.
खरंच आहे ना एकच पदार्थ पण थोडस काहीतरी. मसाले वगैरे वेगळे टाकून काहीतरी दुस
हा दुसरं लगेच दुसरा होतो म्हणजे एखादा पदार्थ. कडला आणि तोच तो उकडून तळला की तो वेगळा पदार्थ होतो.
खरे अरे ते मोमोज तरच बघा ना ते उकडलेले असतात. ते सुकटलेले ते फ्राय करून देतात, म्हणजे एकच पदार्थ आहे. आणि त्याचच असं वेगवेगळी पद्धत हे किती चांगली.
प्रश्नाच नाही.
मग काय.
अ आणि आणि ते अ आपल्याला बघायला पण छान वाटतात. की अरे! काल हे असं दिसत होतं आज जरा त्याच्यावर मसाले वगैरे घातल्यावर असं दिसतय. आता ते तळल्यावर त्याच्याबरोबर सॉस घालून अजून छान लागेल
अजूनच छान लागेल मग काय मग ते किती छान वाटतं
म्हणजे मुलांच्या हट मुलांच्या हट्ट्यामुळे आपले पण जिभेचे सोचले पुरवले जातात
मग काय आपण कधी खाणार मग?
आपण आप आपण म्हणजे मुलांना ओरडतो की काय रे सारखं सारखं काय रे सारखं सारखं आणि आपल्याला त्यांच्यामुळे बदल घडतंच नाही बघत आपण
तेवढेच एक यारी करा कराव लागत पण मग केलं की आप आपण हे खात असतो
आणि आणि मग ते मुलांची पावती पण मिळते आई तू ते परवाच्या दिवशी केलं होत ना ते छान झालं होत बर का. तस तस कर परत एकदा
करून दे हा तसंच बनव माझी मुलगी पण असं तिला ते फार आवडतं असं काहीतरी वेगळं केलेलं म मग ते लक्षात नाव नाही लक्षात राहात मग हे ते बनवलं होतं ना त्याच्यावर तू असं टाकून दिलं होतं सॉस आणि चीज टाकून दिलं होत तस हा ते बनवून दे मला
मग कधी आपण पारंपरिक पदार्थ करून खाऊ घातले की ते पण चालतात मग त्यांना असं वेगवेगळ केलं की हे हा मग चालेल हा ठीक आहे आपण परवाच खाल्लं ना मग आज पोहे चालतील म्हणजे ते पण कॉम्प्रोमाइज पण करायला तयार असत
त्यांच्या मनाच केलं की मग जरा आपल्या मनाच त्या दिवशी मी कुठं ना आता तर माझं हाय
ह आणि ते पण ते पण कुठेतरी बघून येतात ते पण कुठेतरी ऐकून येतात आणि आपल्याला पण सांगतात आई मी ना हे असं ब घितलं तू तू पण ट्राय करून बघ ना
हा ते आता कसं होतं मित्र-मैत्रिणींकडे गेले तिच्या मम्मीने असं बनवलं होत. मग आपण पण तसं बनवूया का. हिने टिफिन मध्ये असं आणलं होतं मग मला पण तसं पाहिजे असं अस. सँडविचंच करून दे ते पण वेगवेगळे पदार्थाचे प्रकारचे असे एक सॅडविच ह. असतात आज बटाट्याचच दे आज वेजच करून दे आज चिप्स घालून दे असं काहीतरी वेगवेगळं हवं असतं मग काय
अ साध साध आपण उपवा उपवास जरी धरला तरी उपवासात सुद्धा आजकाल किती किती ते. मेनू कार्ड सारखं येतात इतके पदार्थ आणि तरी सुद्धा एक दोन. पदार्थ राहिलेलेच असं
हो काच आहे.
हा आणि का ते आता इडली वगैरे सुद्धा. उपवासाची इडली उपवासाचा डोसा.
आप्पे आहेत मग काय नुसतं खिचडीवर नाही राहिलं आता.
नाही आणि. अ म्हणजे मेन बेसिक पदार्थ तोच असतो. फक्त त्याला वेगवेगळा हे दिलेलं असतं हम्म कोटीक.
तो झालं कोटिंग वेगवेगळं हा बरोबर आहे एखाद्या भगरचा करून भाजडीचा करून लावलं की झालं त्यांचा वेगळा पदार्थ एकात बटाटा उकडून टाकायचा एकात खोबऱ्याचं सारण टाक कायच्या म्हणजे उपवासाचा पदार्थ कि मंग .
त्यांच्यामुळे आपण आणि आपण आपल्यामुळे ते काही ना काही शिकतोय.
खरं आहे तरी बोलते तरी बोलते .
त्याच्यामुळे झालं काय आपलं शिक्षण काही संपत नाही.
संपत नाही काय मरे पर्यंत शिकतच असतो. काही ना काहीतरी शिकतच असतो आपण शेवटपर्यंत.
आणि एवढं आपण इतक्या वर्षापासून स्वयंपाक करतो पण नवीन पदार्थ करताना अजूनही चुकतोच.
हो खरं आहे मध्ये बघून-बघून युट्यूब आहे बघायला यट्यूब मग बघायची एखादि रेसिपी आणि मग बनवायचं.
अगदी परफेक्ट त्यांनी सांगितलेल्या मापानी घेतलं तरी सुद्धा प्र त्येकाच्या हाताचं म्हणतात ना ते कधी बी नसतो.
हो एकच पदार्थ पण मी केलेला वेगळा असतो आई ने केलेला वेगळा असतो पर सौ प्र त्येकाचा हाताची असते ती वेगवेगळी की बरोबर आहे पण कधीतरी असं वाटतो की दुसऱ्याचा हातानी दुसऱ्यानी केलेला काहीतरी खाऊ. आपल्या आपल्या हातात खाऊन कंटाळा येतो कधी-कधी. तसं तू बनवून दे आज मी खाते फक्त. म्हणून तर ते असं कुठे गेलं की मग माहेरी गेलं की असं वाटतं आईने बनवाव हे बनवाव ते बनवाव. ते आपणही बनवू शकतो पण मग तिने बनवलेलं मग त्याला वेगळीच चव
पण बरोबर आहे तर मग काय.
हम्म काय म्हणता मग की आजकालची पिढी जरा फास ठगी अशील. त्यांच सगळं फास्ट फूड, फास्ट अभ्यास
हो हो आ आणि आणि त्याच्यामुळेच त्यांना काहीतरी काहीतरी वेगवेगळं वेगवेगळं म्हणजे त्यांना शिकायची पण वेगवेगळं करायची जशी आवड आहे तसं वेगवेगळं इन इनपुट पण वेगवेगळं लागतं.
हो.
त्याच्या आपल्याला कसं आपल्याला कसं ए बाई ही भाजीपोळी करून घेतले जर तुला वाटलं तर एखाद्यास आपण उपमा, पोहे करू. ते पण रोजच्या नाश्त्याच नाश्ता बिश्ता प्रकार आपल्याकडे माहितीच नव्हता.
बरोबर आहे ते खायचंय तर खा नाही तर उपाशि राह.
नाहीत नाही आणि पोळी केलेली आहे तुला फारच वेगळं वाटत अ सेल तर त्याला तूप मीड तूप मीठ लाव छानपैकी मेेतकूट घे जास्तीत जास्त तूप, मेतकूट, पोळी खा.
मग काय बरोबर आहे ना खरंच असंच होतं तेव्हा बाकी अजून काय असायचं
आपण तेव्हा पण आपल्याला म्हणजे आपण पण तरुण ह्याच्यात आहे आता मुलं कस सांगतात तस आपल्याला नाही सुचलं आई ह्याच पोळी.. मेतकुट पोळी आहे त्यात गुंडाळून तू जरा तळून दे ना आपण पण म्हणू शकलो असतो पण आपण कधी म्हटलं नाही आणि आईनी क आईनी आपण म्हंटलो नाही आईनी केलं नाही आपली मुलं कर म्हणतात आणि आपली मुलं म्हण तात म्हणून आपण करतो हे मुलांकडून हे पण सांग शिकण्यासारखं आहे कि आपण आपण म्हटलं पाहिजे तर होत पुढे पुढे गप्प बसून काही होत नाही
नाही हा हे शिकण्यासारखंय खरं
हम्म गप्प बसून मिळत नाही आपल्याला थोडे कष् ष्ट घ्यावेच लागतात निमान निदान तोंडाचे तरी हो मग
प्रत्येक गोष्टीत काहीतरी आहेच मग काय
चालाय तर पदार्थात मध्येच किती आता चहा चहा सारखी साधी चहाची गोष्टय
हो हो
कोणाला ब्लॅक टी आवडतो कोणाला पूर्ण दुधाचा चहा लाग तो कोणाला असं नाही बाई नुसतं पाणी उकळून मग त्याच्यात दूध घालायचं
त्याच्यात दूध घाल मसालाच घाल कोणाला आलं आहे कुणी वेलची घालत कुणी वेलची मग श
आता आता मला पर्टिक्युलर बेलदोडा घातलेला बिलकुल आवडत नाही मासमतला बिलकुल आवडत नाही त्याच्यात पण आवडीये
नुसता चहा मध्ये पण किती प्रकारये मग जेवणामध्ये मुलांनी का नाही कराव खरी गोष्टय
आणि चहाचं पण मला तर मिनटा मिनटा ला चहा दिला तरी चालतो कोणी दोन वेळेस चहा झाला तरी बापरे आ ज दोन वेळेस चहा झाला म्हणतात
मलाही चहा खूप आवडतो मी म्हणजे पीऊ शकते दोन चार मला रात्री जरी चहा तरी मीे पिऊ शकते रात्रीपण चहा
तिथं दोन तीन चहा म्हणजे चिल्लर ये, मी दिव मी दिवसातून सात आठ मी सात-आठ चहा कप चहा सहज पिऊ शकते.
अरे बापरे!
सहज सहज सहज म्हणजे, आणि मला काहीही होतं नाही. ना ॲसिडिटीचा त्रास होतो, म तो चहा पचत नाही असं होतं नाही, मस्त छानपैकी आणि अशा वातावरणात तर मला जेवणाच्या आधी द्या, जेवणाच्या नंतर द्या.
ते काय जण म्हणतात ना चहा पिल की झोप नाही येत, मला नाही होतं मी चहा आंता नाहीं बोलूं शकतं मं चहा प्यायला होते हो हो
चलां बोलूं आपणं परंत परंत परंत परंत बोलूं. चालेलं चालेल चालेल ठीक आहे ठेवूं मंग हो बांय.
हो
धन्यंवाद